काय करताय?
काय नाही बसले, टीपा मारीते.
स्वयंपाक झाला का?
हा, स्वयंपाक झाला आमचा.
हो ना, लय लवकर स्वयंपाक राहतो तुमचा?
हा मग, थोडासा लवकरच करायचं लवकरचं आवरायचं पोरे बरे आहेत आमचे.
हम्म, बाकी मळ्यांमध्ये काय काम चालले?
मळ्यांमध्ये आता काही नाही, शेण पाणीच करते.
हो, ना.
हम्म, पाऊस चालू आहे ना आमच्याकडं. तुमच्या कडे कस काय पाऊस पाणी?
आमच्याकडे पण भरपूर पाऊस आहे.
हा ना, आमच्याकडे पाऊस चालू आहे.
नाही इकडे पण खूप पाऊस आहे. हो, ना. बरं आहे मग, मज्जा आहे.
हा.
बाकी अजून काय चाललंय म?
अजून काही नाही आता.
पोर?
पोर आहे ना, अभ्यास करते.
हो, ना.
हम्म,
चांगले करताय का अभ्यास?
हा हुशार आहे, आमचे पोर सगळे.
हो, ना.
सगळ्यांचा एक नंबर येतो.
हो ना, आमचे हुशार आमचे पण करत अभ्यास सांगाय नाही लागत अभ्यास करायला.
मनाने आम्हाला नाही सांगायला लागते, त्यांच्या मनानी अभ्यासाला बसता लई हुशार आहे.
हो, ना. बाकी, जेवण कधी करता मग?
हो, का? ह ह.
जेवण.
अम, हाव, ना. बाकीचं तुमचा आवाज नाही येत व्यवस्थित.
आता कसं ऐकायला येईल.
हा, आता बोला नाही आवाज नव्हता येत आवाज नव्हता येत तुमचा.
हा आमच्या त्यांना आहे ना, मी जेवल्या शिवाय जेवण ते म्हणजे आम्हीच
अ,
त्याच्यामुळे ना, सोबत जेवतो आम्ही मध्यांना नंतर.
हो ना, बरं आहे ना.
हा.
हम, ह बाकी?
बाकी
बाकी काय चाललयं अजून?
काही नाही आता बसलो होतो, टिपा च मारीत पाऊस चालू आहे लई.
हो ना, हम हम भाताचे रोप टाकले का नाही?
टाकले, एक अ-अर्ध्या रोपाला आधी पाणी भरलं त्याच्या मध्ये. ते वाढलं आणि नंतर अण मग एकाला नंतर पाणी भरलं नाही होईल.
हा, ना ह ह.
त्या दिवशीच गेले होते पहायला रोप, कोथंबीर ही होती. तिकड मग लहानी दिरानी आवाज दिला मग, गेली होती पहायला.
हा ना, हम हम. बाकी अजून काय चाललंय मग?
बाकी नाही काय आता.
हम्म हम्म,
तुमच्याकडं काय मग? भातभीेत राहत का नाही?
मग रहातना, आम्ही रोपं टाकले.
हा ना, आवाला घरी अवित्या काय?
नाही नाही, आम्ही माणसं सांगतो, माणसांना देतो डायरेक्ट लावायला.
ह ह्, नाही आमच्याकडे माणसांला राहतं पण ते बोट बीट घालायला जायला लागत आम्हाला
अन् मग तस आम्हाला पण जावं लागतं ना,
हा, ते कधी केलेलं नव्हतं आमच्या माहेरी पण मग इथ करतो
मग आमचंही तसंज ए, इकडे सगळं करायला लागत तिकडं काहीच नव्हतं करत-
असच रहत बाई सासर
होना
हा
तुम्हाल, तुम्हाला लई सासरू असं वाटत, कारण लईच असं याने बोलून राहिले,
मग आता काय करते आलिया भोगाशी भोगावे
नाही, तसं आमची मज्जा ए मग, आम्हाला नाही कोणी काही बोलत जास्त
मग आता तुम्ही लाडकी नाही
हा ना
आम्हाला सार सासुरवास ए बाई काय करती
नाही, आमची मज्जा ए मग तुमच्यापेक्षा
हाना, नाही आम्हाला लय सासुरवास ए
नाही, काहीच नाही, मात नवरा काही म्हणत नाही काहीच नाही
म्हणजे तुमचा माणूस म्हणजे माणूस श्याम
ह हा ह ना मग किती किती जीव लावीत, माहिती ए तुम्हाला
हा, शेम तासाच ए राना
हम्म, खूप जीव लावतात ते मला
बर ए, बर ए, बाई! नजर ना लागो तुम्हाला चा
आम्ही संग मंग काम करतो, माहितीये का मळ्यात ते पण, करमत नाही त्यांना मी जर नाही गेले तर मा सोबत
असं संग, असंच कायम संग मंग रहा संग मुंग काम करा, खा प्या
नाही आम्हाला सोबतच लागत, आम्हाले पण आमच्या त्यांना करमतच नाही आमच्या शिव हम्म
हम्म
तुमचे कुठे गेले मिस्टर
आमचे मिस्टर आहे ना बाहेर गेलेले आहेत
हा ना
काम होत त्यांता ना
हम् हम्म हा ना तू्म्ही नाही जाते का बाहेर
हम् नाही नाही त्यांच्याोबत नाही त्यां काम राहता मग ते बोर होत आपल्याला गाडीत बस बसून तेवढ मला
हो ना
तुम्हीचं म्हणती नको परत.
हा, ना. हा, ना.
तिथं लई बडबड चालली, अभ्यास करताय का बड बड करत्या.
दोन्ही कामं चालल्या आमच्या पोरांच्या अभ्यासही चाललाय बडबडं ही चालली.
हा का, आमचे पोर आजिबात अभ्यास करताना तोंडा तन शब्द सुद्धा काढते नाही.
आमचे आमचे अजून छोटे छोटे आहे ना, त्याच्यामुळे आ हो, ना.
आमच्या घरामध्ये असा गागाठ असं चालतच नाही आवडतच नाही. नाही आमच्या घरात असं गागाठ
ते ना हो, त्याच्यामुळे मग छोटे छोटे ना त्यामुळे मग आता पोरां राहतच ना ग छोटे छोटे.
नाही आमच्या कड अजिबात नस
आमच काही लहान लहानपोर आहे त्याच्यामुळं
थोडी शिस्त लावायची पण पोरानला.
ऐकत नाही ना पोरं असे आमचे त्याला असं रागवायलाचं कोण नाही घरात सगळे नुसते असे लाड करते त्यांना रागायलाच कोण नाही, त्याच्यामुळे ते काय
हम्म हम्म, त्यांचे आधारस्तंभ नसले का मग कुठायचे.
ह ह, ते करतो